हॅलो बला ना.
पहिल्या लागत नव्हतं का काय म्हणलं?
लागत होत एक काकी सांग बोलले दरशीक. काकी आल्या ना ड्युटी वरून.
आा.
ह्या काकी आल्याय ना ड्युटी वरुन.
कोणत्या का की?
समोरच्या.
हाव का?
हाव. काय सोयपाक केला आज?
त्या कुड जातात ड्युटीला?
त्या तिकडे जात्यानव जळगावकड.
हा.
नर्से ना त्या.
हाव का?
ह.
हम्म.
आज काय स्वयंपाक केलता तुम्ही?
आम्ही केलंती बटाट्याची भाजी. उकडून बटाटे.
हाव का?
हम्म हम्म. तेमला म्हणते डोकं इचर. मी म्हणल डोकं इचाराय माझ्याकडे लक्षच नाही कोणा आता काय. तरी म्हणल डोक
काही मला म्हणते आमसूल पाहे तो आमसूल.
मला म्हणे भीकारी दिसला की नीट भीक भेिकारीचय
हाव का
हा केस इचर म्हणल कंगवा नाही म्हणल काही नाही मला पावडर नाही म्हणल.
हां
हा लगपरी म्हणली थांबा मामी मी तुमचे विचरून देते डोक.
हां
हा कवाच केस इचरीती इचरी आणि त्यातही गोंडा पाडून द्यायले आता.
हां
हम्म सकाळीच अंघोळ केलती माझ्या सोबतच.
हां
हम्म डोक इचरून दिल कपडे घातले आता जाते म्हणे मामी मी फिरायला बाहेर.
हाव का.
बोलाती गण लय चुरू चुरू.
हां
हा य दो आयस कि मला म्हणे पैसे दे मी म्हणल माझ्याकडे काय ठिवाय दिलते का म्हणल.
पैसे दे म्हणी.
हा पैसे द्या म्हणी मला आईस्क्रीम आणायची त्या पोरी खात होत्या ना. अता म्हणल मी म्हणल मायापशी काय ठेवायला दीलते काय?
हां द्यायचे की मग.
लागली मग या म्हणल आवाज बंद करा.
हां
मग त्यांच्या मामाला म्हणल आणा एक डबा द्यायला पाच दहा रुपयाचा.
हां
दिलता मग आनून मग बसली शांत.
पोरगा
पोरग म्हणते मग दोन आणलेत बाई म्हणल हिच पाहून आता हेि रडण म्हणून
हां
हां
हां
द्या म्हणे मला तीची बोट खायला.
हां
हां लई आवडत.
तिकड खात्या का?
हा मग पहिल खात नव्हती आता खाऊ राहिली.
म्हणजे पहिल्यापासून खात होते पण त्यांच्या घरात करीत नव्हते.
हां
आता करीतेत खातेत तर आवडत म्हणतेत मला टाका आणखीन.
हां
हम्म आवडत लय पोरीला, पोराला.
हां
इकड ये मायापशी इकड ये इथ झोपव माझ्यापशी.
तुमचा आराम चालूये का?
हौ भाई आराम बसले मग आवरून, काय करते उन्हाचं?
हो का.
कपड्यांच्या घड्या घातल्या, भांडेपुंडे झाले शाबुदाना करून खाल्ला.
हा.
चिप्स तळले होते.
हो.
ह खंद जीवाला असते.
मी नाही धरीला बई,, एक तर प्रॉब्लेम होते तर मग नै धरीला.
हो का.
हा.
बर आहे मग.
एक ते बी चांगलं नाही वाटत ना, उपास धरायचा आणि ते देवाव हे पडाचं-
हा हौ..
तेच ना
हम्म.
चच
मग विकि भैया गेले की काय कामाला?
ते कुडं मशीन खराब झालं ते-
हा मशीन
हम्म.
मग काय
त्यांनला म्हणलं आता मम्मीला ड्रे मम्मीला साडी पप्पाला कपडे रोहितला ड्रेस आता न्यावाच लागणार आहे ना ओ. घरचं हाय म्हनल्यावर,, मग
मग काय म्हणे?
हम्म, मणे नै पाऊ मणे,, मी मनलं पाऊ नाही.
म्हजे न नेवास लागत आता कार्यक्रम म्ह, तुम्हाला तेंच गोड लागतं म्हणा तुम्हाला-
मग,, ते दिवशी गेले तर म मम्मी ना टरबुज दिले वल्ले शेंगा काकड्या, बाजरीच्या भाकरी, तिकडं गेलते ना ते कामाला
हा सांगितलं होतं ना तेवा
हा बाजरीच्या भाकरी काकड्या टमाटे हे मोठ खायला द्यायला पुरणाच्या पोळ्या
हम्म आपलं नका वा नसा वाटत द्याला काही
हं म
नाहीच तुम्हीबी काय डायरेक्ट म्हणायचं घ्यायचंय म्हणायचं मला.
तेच ना, पाहु आता मग, ती म्हणे मग बटाटे दे म्हणे घेऊन मी तुला पैसे पाठवते म्हणे. फोनपेती बी फुकटणी माहितीे नावो
हा वाटतं नाओ
हम्म हम्म मंग इकडच़ इकडं तीस रुपयांन चाळीस रुपयां चालू आहेमणे, म मी आणलं. देते मग गाडी येते तर मग देऊ टाकू,,, तेच ना.
मग काय नवीन?
तुम्ही येणारे
आ
तुम्ही येणारे का नाही?
काय माहीत आता. माहिती ना आपलं कसं राहतं वातावरण
पात
हां काय माहिती!
हां.
विचारून पाहीन ना, आज जाऊ आपण नंतर. परी आय इथं बसा खाली आं
कुठं जायचं?
कोणाला?
भाऊ म्हणले जाऊ नंतर आपण.
पुरील पोरं पुरीला
हाव का!
ते बाहेर गेले का लगेच अ मागं लागते.
हाव का!
हम्म. आं
पोरगी किती वर्षाची आहे ओ?
पोरगी तर साडेतीन वर्षाची आहे, काय? हां. पोरगं सहा-सात वर्षाचं आहे.
हाव
का परी शर्ट का? काढलं ना! गाऊन स्वेटर हे काय?
त्यांचे कपडे ते आणले असंल.
मी गेलोयच ना काल साडी घाला
काय म्हणतात?
साडी ड्रेस नको घालु मामी साडी घाल आणि तूच राहिलीती आता
लई कलाकार आहे बाई.
हां म्हणजे साडी लई भारी दिसते तुम्हाला अशी बोट करते बरं का.
तिथून मम्मी सांगत असेल मग.
नाही नाही एकटीच म्हणे तुम्हाला साडीला लई छान दिसते मी गाऊन घातला आणि रात्र होऊन गाऊन नको घालू म्हणे.
हां.
अशी साडीच राहुदया म्हणे.
हां.
मी म्हटलं तूच राहिली आता जाय म्हणलं तिकडं.
हां.
लई बोलती बाई चुरुचुरू.
हाव का!
हम्म मी भाजी करत होते तर मला म्हण तुम्हाला आणखीन पोळ्या पण करायची का म्हटला हां. मी करीतो म्हणे एक एकूम पोळ्या आणि तुम्ही एकीकुम भाजी करा म्हणाली. लई जमत बाई पोळपाट बेलनं घेतलं लाटू राहिल्या लाटू राहिल्या. मी तीनदा तीच मोडून हातात देत जा. याचीच करा, याचीच करा. नाही म्हणजे ही भाजायची, दुसऱ्याची तरी द्या.
बाई, बाई, बाई. लय बोलत्या ना.
लय बोलती बा. अन् त्याज्या मम्मीला, मम्मी म्हनी आज लय लवकर आंघोळी किलीत. म्हणे मामी म्हणे का, आपल्याला जत्राला जायचंय ना. आम्हाला आंघोळ्या घातल्यात मनी.
हा.
हा, त्याला म्हणलं, आवरा लवकर आपल्याला जत्राला जाइचय.
हो, का? मग तसं आवरं, तसं आवरलंच नसतं ना, ओ?
कुकर, आ.
तसं आवरलच नसतं.
अ हा उठतच नाही लवकर, लय जिवावर येतं तेज.
हम्.
मी म्हणलं, उठा आपटाला जायचंय. लगेच उठले बाई. अंघोळ क कीली. लगेच माझं, गंध- पावडर करा म्हनी. केसं कापून देत नाही. केसं कापल कि लय वाटतं.
केसं कापूण देत नाही?
अं ह लय मोठाले केसय.
हा.
हा. केस कापायचे म्हणलं मग मीच म्हणल, मी म्हणलं आंघोळ नाही करायची तर, आधी केसं कापते मी. नवी कैंची आणली म्हणलं मामानं.
मग?
चाला म्हणे, मी येतो म्हणे, अंगोळ करालाच.
हाव का?
मग नाईलाजच नाही, केसाचं लई भ्या वाटतं.
हम्.
हां. नको म्हणते, मला लई केस नाही कापायची म्हणते. परत आंघूळ घालताना बी मला म्हनी मला केस वल्ले करायची. मग मी म्हणलं, वल्ले करायचे न, मी बी कैची आणते म्हणल इथ बाथरूम मधीच. तिथं चिरचिर चिरकाराय लागली.
हाव का?
हां.
बोलत्या बाई त्या.
होय. नाही, तुला बरं ऐकते दोघं- दोघं. माझ्या पुुड लई लाडाला येती. मनलं, लाड काय कामाचाय.
हा आ.
मनतेय पोरग बी लगे काय म्हनी फोन द्या ना मामी. म्हणलं फोनचा लाड नाहि, बस शांत. म्हणलं. बसलं मग, गाडीच्या चावीला खेळत.
हाव का? पोरगं का?
हा, फोन द्या म्हनी. मामी, मला तुमचा फोन द्या, म्हनी. मी म्हणलं, मी नाही देत फोन कोणाला. नाही, पोरगी नाही मागत एवढी. जेवतानाच मागती.
हाव का?
हम्म, दा पोराला लई फोनचा नादय.
हो का
शाळेेत जायचं बी लै जीवावर येतं बाई पोरी ला आनाच ते मागं लागलं
हो
हम्म मला बी यायचंय म्हणे आता सकाळी त्याचा मम्मीच फोन आलं होतं म्हणे हो सरांचा फोन आलता म्हणलं दादू कवा येतो नाही नाही मला नाही यायचं म्हणे
हो
हम्म मग दिले आइस्क्रीम अन ते खायला
हा ते इथं मज्जा राहते ना मग मामाकडं मामीकडं
म्हटलं तिकडं हं हं हं
अ
तिकडं दुकानच बंद झाले म्हणलं.
मामाकडं न मामीकडं माजा राहते ना.
हा न मग. अह ह ह
ती मामीची टोनू म्हणून इथं उरलो
हा आता उरलो मग नंतर काय.
तेच ना.
हा मंग काय. नई जास्त आपूणच का याला एवढं वरडतं आ काय म्हणला
नंतर कराचं लाड.
अह आपलं तसं नाही गं
तर मग मामी मामीचे मामाचे टोनू मोनू आले तर मग
आ हं हं हं मंग लय लाडाचे आहेत मंग काय आहो कीरकोळ आहे सगळे... बोलालती म्हणले
ताई दहा मिनटं झाले.
झाले का ठेवा मग आता आराम करा.
ठेवा.
हा चालन.